आवाज हॅलो आवाज येतोय. हा माझा येतोय तुम्हाला? ह हा अता हा हा चला. आता म्हणजे सहज म्हणजे असच बसले होते आणि खूप दिवस झाले म्हणलं तुमच्याशी बो लून मग थोडं म्हणजे रेसिपी बद्दल तुमच्याशी अ शेअर करुया म्हणल. मग आता मारतास हा हा. मग आपल्या भारतासारख्या देशामध्ये म्हणजे अनेक म्हणजे काय ज्या स्त्री असतात म्हणजे त्या म्हणज त्यांना जा चुकून हाऊसवाईफ असतात. मग एक-एक जण कामाला जातात मग त्यांना कामा -काम असल्यामुळे काय करता की बाबा त्यांना वेळ जास्त घरच्या घरी भजे असो किंवा असे अनेक म्हणजे जास्त नवनवीन पदार्थ ते पदार्थ त्यांनी घरच्या घरी न बनवता बाहेर- गाड्यावरच विकत आण कोण उभारून खाऊन जा असं म्हणजे त्यांचं जा काही शेडुल असत त्याच्यामुळे त्यांना त्यातून वेळ भेटत नाही मग तसं त्यां करता अगदी म्हणजे आहार घरच्या घरी संतुलित आहार घे गरजेच आहे अदी आपल्याला चमचमीत आणि चच पदार्थ खाऊ शकतोय त्यात काही म्हणजे जरी खट असलं तरी आपण घरी बनवलं असलं तरी पण ते पौष्टिक असत आणि आपण सुद्धा त्याला तलेल असत त्यामुळे आपण हे हे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ आपण घरच्या घरी बनवावे मग त्याचप्रमाणे तुम्हाला म आता ही वडापावची मग मॅड रेसिपी शेअर करते हा ओके मगं हा मग वडापावची रेसिपी घरच्या घरी अगदी आपण अ अधिक खवी खूप कमी वेळात बनवू शकतो ह मग तुम्हाला मी सर्व मध्ये म्हणजे जे जे काय लागत ते सांगितले साहित्य लागणार आहे ते म्हणजे मी ते तुम्हाला साहित्य सांगते डाळीचे पीठ लागणार आहे त्यात थोडं तांदळाचं पीठ जरी मिक्स केलं तरी सुद्धा चालेल मगं ओवा, जिरा जिरे फूड सोडा आणि आपल्या म्हणजे ठेचा हे सगळ असण आपल्याकडे गरजेचं आहे आता वडापाव बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणती अ कोणकोणतं ह्या पहिला पीठ कसं तयार करायचं त्याची भाजी कशी तयार आता वडापावची भाजी आपल्याला तयार करायची आहे पहिला सर्वप्रथम आपण पहिला बटाटे आहेत जे ते आपल्याला कुकरला किंवा आपण एखाद्या आपल्याकडे कुकर अव्हेलेबल नसल तर शक्यतो आपल्या घरी असतोच पण एखाद्या वेळी काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम्स असेल तर आपण अगदी पातीला सुद्धा बटाटे मगं ते बटाटे जे काय ते प आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि ते उकडल्यानंतर म्हणजे उकडल्यानंतर जं की आपला थोडंफार ए म्हणजे दोन तीन शिटा होऊपर्यंत ते बटाटे उकडून घ्यायचे आणि उकडल्यानंतर ते जे काही बटाटे आहेत त्याचे ला काढाय आहे आणि ते आप बटाटे गार पण्याच्या ऐवजी आपल्याला ते नॉर्मल व्हायसाठी थोडफ थोडासा वेट करायचा आहे कारण का आपण जर च पा जर ते बटाटे घातले तर त्या बटाटे म्हणजे बटाटेची चव ल काढू शकतो- मग अशा पद्धतीनें जे काही आपण बटाट्याची साल आहे ती पहिल्यांदा आपल्याला काढून घे- साल काढून घेतल्यानंतर मग आपल्याला त्या त्यावेळेला घालू शकतो पण आता आपल्याकडे तो ठ्यायचा अवे्हेलेबल नसतो म्हणजे म्हणजे फार कमी जण ठेचा वगैरे खात नाही मगं असं आपण आता बनवू घ्या मगं ठेचा भरण्यासाठी काय काय आपल्याला पाहिजे तर आपल्याला पहिल्यांदा मिरच्या, लसूण, कोथबी, बीर जिरा, हिंग क पता त्यामध्ये आपल्याला म्हणजे कडीपत्ता घालू शकतो कारण क आपण कडीपत्ता वरून जरी घातल किंवा मिक्सर मधी घातलं तरी पण बारीक वाटणावाणी जरी तरी पण चालतो. शक्यतो नसला तरी पण चालेल. मग त्यात मग थोडीशी हिंग घालायची आहे. मग अशा पद्धतीने जो काही आपल्या मिरच्या वगैरे घालून जो काही आपला ठे च आहे, तो आपल्याला ठेचा पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे. आणि आप ला ठेचा झाला. मग ठेचा झाल्यानंतर जे काही आपण ऊ कडलेले आणि जे काही साल काढलेले बटाटे आहेत, ते बटाटे थोडेसे म्हणजे जास्त स्मॅश करायचे नाही. आणि आपल्याला म्हणजे गोळे म्हणजे गोळे बनवता येतील. जर मोठ मोठे बटाटे असतील, तर आपल्याला त्यातून टेस्ट येते. मग आपल्याला खायला पण थोडस इीजी जातं. त्यामुळे आपण म्हणजे जास्त स्मॅश केलं की मग ते पातळ होण, म्हणजे पीठ त्याला न व्यवस्थित लागण, असं होत. मग ते आपल्या मध्यम आकाराच्या मध्ये आणि थोडस म्हणजे जास्त पातळ पण करायचं नाही. ते स्मॅश बटाटे स्मॅश आहे आणि थोडं म्हणजे जास्त पण अं मोठ मोठ ठ ठेवायचं नाही. म्हणून आपल्याला थोड मध्यम अ लेवलला जे काही आपले बटाटे आहेत. ते आपल्या स्मॅश करून घ्यायचे आहेत मग ते बटाटे स्मॅश केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो, काही आपण ठेचा केल बनवलेला आहे, मग आपल्या एक कढई घ्यायच आणि कडईमध्येध्ये आपला जिरं आणि कढी पत्ता आणि थोडीसी हिंग, त्याच्याम एकदम थोडीशी कारण का आपण ठेच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ हिंग घातलेला आहे. मग त्यामध्ये थोडेशी हिंग घातल्यानंतर तो काही जो काही आपला ठेचा आहे, तो ठेचा त्यामध्ये घालायचा आहे. आणि ठेचा घातल्यानंत तर अ आपलं जे काही म्हणजे ठेचा घातल्यानंतर अ आप आपलं जे काही उकडलेले बटाटे आहेत त्यामध्ये ते बटाटे घा घालायचे आहेत. म्हणजे खरपूस भाजेपर्यंत जरा ठेचात ठेवायचा आहे आणि त्यात आपल्याला उकडलेले बटाटे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ तो घालायच आहे आणि वरून आपण कोथिंबीर घालू श घालायच आहे. अ असा पद्धतीने आपलं जी काही ब टाट्याची भाजी आहे ती आपली बटाट्याची भाजी ना तयार झालेली आहे. आणि बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर मध्ये जर आपलाला थोडस म्हणजे एकदम म्हणजे आप, वगैरे असे म्हणजे खोलगट भांड्यामध्ये जी काही आपली भाजी आहे ती न ठेवता एखांद ताट किंवा मोठी जी काही पसरट वस्तू असते आपल्या घरामध्ये जस की परात ताट यासारखे असतात ना. त्यामध्ये आपल्याला प्लेट अश्या प्लेटमध्ये घालून ते जे काही भाजी आहेत ती भाजी ठेवायची आहे आणि ती भाजी ठेवल्यानंतर, अं थोडीशी गार वगैरे होते आणि गार म ते पाणी वगैर त्या भाजीला सुटून नाही. अशा पद्धतीन आपण, कारण वाफेने आपल्याला भाजीला पाणी सुटत. मग ती भाजी थोडस गार होण्यासाठी ठेवायचं आहे आणि भाजी आपली जी काही गार झालेली भाजी आहे, म त्याज छोट छोट आपण एकदम मध्यम आकारामध्ये गोळे करून घ्यायचं आहे. आणि गोळे करून ते गोळे करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायच आहे? मग आपल्याला बटाट्याचं पीठ म्हणजे वडापाव साठी पीठ तयार करायचं आहे. वडापाव साठी पीठ तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? जे काही आपलं डाळीचं पीठ आहे, त्यात अगदी थोड्या प्रमाणात आपण अगदी तांदळाचं पीठ सुद्धा युज करतो. म्हणजे आपल्या जरी एक म्हणजे एक कप जर डाळीचे पीठ असेल तर एक चमचाभर आपण त्याच्यामध्ये काय घालायचं आहे? तांदळाच पीठ युज करायच आहे जा जाणेकरून आपलं जी काही वडापाव आहे ती कुरकुरीत आणि खमंग लागतील आपल्याला. मग अशा पद्धतीनं, हं अशा पद्धतीने जे काही आपली अ म्हणजे जे का गोळे केलेले आहेत आपण त्यामध्येे ते पीठ आहे आपल्याला पीठ करायचं तयार आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं की तांदळाच पीठ घालायचं आहे, त्यात मग थोडासा ओवा आणि जिरे पूड असेल तर घरी जिरे पूड युज करू शकतो. आणि थोडीशी एकदम थोडीशी प्रमाणात आपणला हळद घालायची आहे आणि त्याच्यामध्ये सोडा हा सोडा सुुद्धा यूज करायचा आहे. आणि आपण जे काही त बटाटे तळण्यासाठी? अ तेल ठेवणार आहोत. त्यातलं तेल आपल्याला थोडस कढलेलं असत. ना मग ते कडलेलं तेल आपण त्या बटाट्यासाठी त्या पिठात ओतायचं आहे. म्हणजे, थोडस एकदम, अगदी, एक चमचावर ठेवायच आहे, ओतायचा आहे, ज्यानेकरून आपले बटाटे, वडे, क्रिस्पी होतील. मग आपण जे काही कढलेलं तेल आहे ते आता पीठ थोडं, थोडंसं, पाणी घालून एकदम मजे जास्त आपल्याला ते पीठ घट्ट पण करायच नाही, जास्त आपला ते पीठ पातळ पण करायचं नाही, आहे आणि जे काही गोळे केलेले ब बटाटे आहेत. व जे काही आपली बटाट्याची भाजी आहे, गोळे केलेली ती त्यामध्ये घालायच आहे. आणि आपलं एक, एक, करून ते काही, जे काही, वडे आहेत ते सोडायचे आहेत. मग अशा प्रकारे आपले जे काही बटाटे वडे आहेत. ते आपले तयार झालेले आहेत मग आपण अगदि चटणी प्रमाणे चटणी बरोबर किंवा सांबर बरोबर किंवा खोबऱ्या चटणी बरोबर ती खाऊ शकोतो. आणि सोबत त्याच्या अगदी ओला कांदा किंवा आपल्याला म्हणजे मिरच्या ज्या काही मिरच्या आहे त्या मिरच्या सुद्धा खाऊ शकतो. आपण आत्ता जर घरच्या घरी सुद्धा आपण त्याची चटनि बनऊ शकतो जस की, जी काही आपण डाळ आपण जी काही पीठ तयार करून घेतलं आहे. तेलात थोडस सोडून घ्यायचं आणि जे काही चुर्रा आहे. तो चुरा घ्यायचा, आणि थोडश एक पासा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर त्यामध्ये एक मिक्सर घ्यायचा आणि त्यामध्ये जे काही आपण चुरा केलेला आहे त चुरा घालायचा. लसनाच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या तो घालाय च्या आणि नंतर मग लसूण काय ते मीठ चटणी थोडस म्हणजे हळद घालून आपण अगदी गोडा मसाला वगैरे सुद्धा आपण त्या ऐवजी म्हणे युज कर अशा पद्धतीने जी काही आपण घरच्या घरी बनवलेली चटणी आहे त्या वडापाव संघ सर्व करू शकतो अगदी ब्रेे ब्रेड ब्रेड किंवा गोलपाव असतात त्या गोलपावा बरोबर आपण ते वडापाव खाऊ शकतो. वाटली मॅम तुम्हाला माझी रेसिपी.
हो मॅम खूपच चांगली मीळ वाटली आणि मला तुमच्याकडन हे जाणून घ्यायचं होत की आप पण पुदिन्याची चटणी पण वडापाव करताना आपण युज कर तो तर ती त्याची रेसिपी तुम्हाला माहतीे आहे का?
अ मी काय म्हणजे अ शक् तो जास्त करून मी पुदिन्याची चटणी कधी बनवली नाही पण मॅम खरंच म्हण जे मी सांगते तुम्हाला मी जर बघ म्हणजे टीव्हीला वगैरे काही बघून अस जे काही ब म्हणजे पुदीन आहे तो उकडून घेतात आणि नंतर तो मिक्सरला बारीक करतात आणि त्याच्यामध्ये थोडी शी मीठ किंवा साखर घालतात. आणि अशा पद्धतीने जी काही त्याला कारण का द पुदिना हा नॅचरली पद्धतीनेच म्हणजे जास्त करून त्याची चटणी वगैरे केली जाते. त्याला फोडणी वगैरे दिली जात नाही अशा पद्धतीने जी काही पुदिन्याची चटणी आहे त्याच्याबरोबर बनवली जाते मॅम हो ह..
खूपच चांगली वाटलीे, ओ रेसिपी नाही खूपच चगली वाटली आणि अ एकदम सहज आपल्याला करता येईल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितला जेणेकरून मी नेक्स्ट टाईम नक्की ही वडापावची रेसि पी जी आहे ती ट्राय करीन आणि तुमच्याबरोबर माझा रिव्ह्यू शेअर करेन की कसा झाले. कस कसा वडापाव झालेला वगैरे देण्ट अ हा म्हणजे आपल्याला डेली स्केड्युल मधन एवढ आपल्याला करायला टाइम भेटत नाही त्यामुळ आपण बाहेरच खाऊन जे आपल्याला त्रास तेन होतो. त्यापेक्षा हे आपण झटपट आपण घरी आप
हो मॅम हा हो खरच म्हणजे आपण ह्या भा यासारखी चमचमीत पदार्थ घरी बनवू शकतो. तो तुमच्याशी बोलून दहा मिनिट खूप म्हणजे खूप छान वाटलं ओके. मॅम असं आपून हा ओके हा बाय.